सोशल मीडिया प्रभावी. आजच्या आधुनिक जगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनात एक महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वातावर वापररामुळे सोशल मीडियाचा प्रसार खूफ वेगाने झाला आहे फेसबुक इंस्टाग्राम वॉट्सअप युट्यूब ट्विटर यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज लाखो लोकं वापरत आहेस. सोशल मीडिया म्हजें लोकांना. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी माहिती शेअर करण्यासाठी आणि नवीन गोष् जाणून घेण्यासाठी उपलब्ध असलेला ऑनलाइन मध्ये होय. माध्यम आहे पूर्वी एखादी बातमी किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागत असायचा पण आज सोशल मीडिया मुळे काही सेकंदात माहिती जगभर पोहचते सोसल मीडियाचे अनेक फायदे आहेत सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाच सांहे आज आपे आपण आपले नातेवाईकांशी मित्रांशी आणि दूर राहणाऱ्या लोकांशी सह संंपर्क साधू शकतो. व्हिडिओ कॉल मेसेज आणि फोटो याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले राहू शकतो सोशल मीडिया शिक्षणासाठी उपयुक्त आहे विद्यार्थी युट्यूबवररील शिक्षण शिक्षणिक व्हिडिओ पाहू शकतात विविध विषयांची माहिती इंटररनेट वरून सहज उपलब्ध असते अनेक शिक्षक ऑनलाईन शिक शिकवतात त्या मुळे विद्यार्थ्यांना नविन गोष्टी शिकण्यास मदत होते सोशल मी या व्यवसायासाठी देखील महत्त्वाचा आहे अनेक लोकं आपल्या व्यवसायाचे जाहिरात सोशल मीडियावर करतात. लहान उद्योगांनाही याचा मोठा फायदा होतो. ग्राहकार ग्राहकांपर्यंत पोहचणे अधिक सोपे झाले. आहे सोशल मुडिया अनेक सामाजिक उपक्रमांना देखील म तेत मिळते रक्तदान शिबिर शिबिर पर्यावरण मोहीम मोहिमा, सामाजिक जनजागृती कार्यक्रम याची माहिती मोठ्या प्रमाणावर लोकां पर्यंत पोहचते. त्यामुळे समाजात. जागरूकता निर्माण होते परंतु सोशल मीडिया चे काही तोटे देखील आहे अनेक लोक सोशल मीडिया हुन अतिवापर कर तात ते तासंतास मोबाईला वेळ घालतात त्यामुळे त्याच्या त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो विशिष्ट विद्यार्थ्यांचा अभ्यासावर ह्याचा परिणाम होतो. सोशल मीडिया मुळे मानसिक तणावही वाढू शकतो काही लोक इतरांच्या यश यशाची स्वतः ची तुलना करतं त्यामुळे त्यांना कमीपणा वाटू शकतो. अनेकाण अनेक. क अनेकदा खोटी माहिती किंवा अफवा देखील सोशल मीडियावर पसर सायबर गु्न्हा ही आ.
मोठी समस्या आहे काही लोकं खोटे खाती
तयार करून इतरांना फसवतात वैयक्तिक माहिती चोरी केली जाते त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सवाद राहणे अवशक्य आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. अभ्यास, खेळ, कुटुंब आणि आरोग्य यांना प्रधान दिले दिले पाहिजे. सोशल मीडिया हा साधन म्हणून वापर वाप परला पाहिजे जीवनाच्या केंद्रबुद्धी. बनूने सोशल मीडियाचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी व्यक्तिक माहिती शेअर करू नये. कोणतीही माहिती खरी आहे का याची खात्री करूनच पुढे पाठवावी. तसेच स्क्रीन समोर खूप वेळ बसणे टाळावे आजच्या काळात सोशल मीडिया हे एक. - शिस्तशील माध्यम आहे त्याचा योग्य वापर- वापर केला तर तो ज्ञान शिकणे आणि. प्रगतीचे साधन? ठरू शकतो पण चुकीचा वापर केल्यास अने क समस्या निर्माण होऊ शकतात. मीडयामुळे जग अधिक जवळ आले आहे वेगवेगळ्या देशातील लोक एकमेकांशी संवाद साध- शकतात बद्दल माहिती मिळू शकते त्यामुळे ज्ञानाचा. विरस्तार होतो सोशल मीडिया अनेक तरुणांना- त्यांचे कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी देते. गाणे नृत्य चित्रकला खेळ आणि इ इतर अनेक क्षेत्रातील- प्रतिभावना लोकांना ओळख- ओळख मिळते अनेक जण सोशल मीडिया. मदतीने यशस्वी झाले आहेत?
सोशल मीडियामुळे प्रत्येक-
भेटगाट कमी झाले आहेत. लोक ऑनलाईन जास्त वेळ घालवतात आणि प्रत्येक- प्रत्यक्ष संवाद कमी करतात त्यामुळे-
नाही
त्यामुळे मानवी नाते संंबंधात. सं नाते संबंधावर काही- प्रमाणात परिणाम होत आहे आपण सोशल मीडियाचा- करताना संतुलन राखले पाहिजे तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा पण. त्याचे गुलाम बनु नये योग्य प्रमाणात वापर केला सोशल मीडिया- आपल्या जीवनात सकारात्मक- बदल घडू शकतो शेवटी मी एवढंच. म्हणू इच्छिते की सोशल मीडिया हा- ना पूर्णपणे चांगला आहे ना पूर्णपणे वाईट त्याचा परिणाम आपण तो कसा वापरतो याच्यावर- अवलंबून असतो योग्य वापर- केल्यास तो ज्ञान प्रगती आणि संवादाचा-
साधन आहे सोशल मीडिया आज तरुणांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे सकाळी- उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक लोक सोशल मीडिया वापर - वापरत असतात त्यामुळे त्याचा आपल्याला विचारांवर सवयींवर आणि जीवनशौलीवर मोठा प्रभाव पडतो पूर्वी लोक वर्तमान पत्र रेडिओ आणि दूर दूरदर्शन वर माहिती मि मिळवत -असतात पण आज अनेक लोक बातम्या सोशल मीडया त्या वरूनच पाहतात त्यामुळे माहिती लवकर मिळते पण कधी -कधी चुकीचे माहिती ही पसरते म्हणून कोणतीही माहिती खरी आहे करण्याची खात्री करणे आवशक आहे कोरोना काळात सोशल मी -मीडियाचे महत्त्व खूप वाढले ऑनलाइन वर्ग, व्हिडिओ मिीटिंग, ऑनलाइन व्यवसाय आणि माहितीचा देवाण- घेवाण यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे अनेक लोक
पा
कामे घर बसल्या झाली सोशल मीडिया मनोरंजना चे हे एक मोठे साधन आहे. लोक गाणे ऐकतात. व्हिडिओ पाहतात, विनोद विनोदी कार्यक्रम पाहतात. आणि नवीन गोष्टी शिकतात. त्यामुळे मोकळ्या वेळेत. उपयोग होतो पण मनोरंजन आणि वेळेचा
हो
त्यामध्ये फरक सम -समजणे गरजेचे आहे आज अनेक लोक सोशल सोशल मीडिया वून पैसेही कमवतात. काही लोक व्हिडिओ बनवतात. काही जण शिक्षण होतात तर काही व्यवसायाची.
कर सकता ह मी ब
गरजेचे नवीन संधी निर्माण झाले. सोशल मीडिया मुळे जगभरातील लोक एकमेकांच्या संपर्कात बरकत आले आहेत विविध देश- देशांची संस्कृती भाषा आणि परंपरा या बद्दल ती मिळते त्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलते परंतु सोशल मीडियाचे
बेस लागभी एक गंभीर समस्या आहेत आणि लोक मोबाईल शिबय काय
मिनटेही राहू शकत नाही सतत नोटिफिकेशन पाहणे- रीलस पाहणे किंवा किंवा मेसेज तपासणी त्यामुळे वेळ वाया जातो आणि एकाग्रता कमी होतो विद्यार्थीसाठी ही एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा जास्त वापर केल. केलास. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवणे आवश्यक आहे सोशल मीडिया मुळे आत्मविश्वास वर हे परिणाम होऊ शकतो. काही लोक इतरांचे फोटो यश आणि जेवण कौशल्य पाहून सुद्धा स्वताची तुलना त्यांच्याशी कर त्यामुळे त्यांना निराशा- वाटू लागते प्रत्येक व्यक्ती वेगळे असते हे -लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडिया आपल्या चांगल्या -चांगल्या गोष्टी शि तें चा अनुभव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
आपली प्रेर रणा मिळू शकते, आपण सोशल मीडिया वापरताना काही नियम पाळले पाहिजेत. अनोळखी की लिंक वर क्लिक करू नये व्यक्ती माहिती देणारे कोणालाही त्रास संदेश पाठवू नये आणलाईन. सभ्यता राखली पाहिजेल सोशल मीडिया हे शक्तिशाली साधन आहे त्याचा उपयोग शिक्षण व्यवसाय संवाद आणि समाज सेवा यासाठी केला जाऊ शकतो. पण त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे. तंत्रज्ञान हा एक चांगला सेवक आहे.. पण वाईट मालक आहे.
याचा अर्थ आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करावा हो तुमच्या ज्ञनाला आपल्या बरोबर नियमित ठीवून